हा येतोय ना आवाज? हा ती एका व्यक्तीला तीन ते चार वेळा कॉल करायच आहे ना?
हो हो हो
आणि असं काही पण म्हणजे कोणत्याही विषयावर बोललं वगैरे तरी चालतय है ना?
बरोबर फक्त आहे ना न म्हणजे देवाधर्माविषयी नाही बोलायचं, राजकारणाविषयी नाही बोलायचं.
होय का?
जातीयवाद होईल असं काही बोलायचं
हा हा हम् ठीक आहे हम् आत्ता काय आता बोलायचं? तुम्हाला कोणती रेसिपी वगैरे एखादी येत असेल तर
नाही एवढी मला अशी एक्सप्लेन नाही करता येत तुमच्यासारखी छान चिकन बिर्याणी सारखी ती माझी एक म, मैत्रिण खूप हुशार आहे ती भारी एक्सप्लेन करते.
होय ना
तिला एकदम भारी भारी मेनू येतात.
येतात ना? हा म्हणजे येत असेल तर एक्सायटेड पण एक्साइटमेंट पण तेवढी असते कारण आमच्या इथे ना एक म्हणजे पर्यटन स्थळ आहे साडा वागापूर आपण बोललो याच्याविषयी
हम्म कशा विषय.
सडावागापूर साताऱ्यामध्ये सडावागापूर म्हणून असं एक ठिकाण आहे.
हा नाही मी पहिल्यांदाच नाव ऐकलं.
होय का, मग ते तिथे ऍक्च्युअली म्हणजे असा ऑर्दर म्हणजे असा पण जातो आम्ही पण साडा वाघा त्या आता पाऊसात भरपूर इतक छान असत बघायला वगैरे तिथे ना बस आणि तिथे एक मदिर आहे आमच्या ह्याच मावलाई म्हणून एक
हा हा, हा हा.
तिचं खूप महत्व आहे तेे म्हणजे तिच्याजवळ एखाद्या गोष्ट असं जर बोललं वगैरे ना
हम्म हम्म.
ते होतेच पण तिथं असं वेगवेगळं आहे काही पण म्हणजे आपलं नाही का कोण मण्णत मागतं वगैरे नाही का ते आपलं त्याच्या ज्याच्या त्याच्या परीने आपलं ते करत. तिचं एवढं महत्त्व आहे ना तिथं. आत्ताच आम्ही गेलो होतो एक दहा पंधरा दिवसच झाली म्हणजे जस् पाऊस सुरु झाला ना दहा पंधरा पण नसेल सात आठ दिवसच झाले असतील आणि गेलो आणि व आम्ही वर्षा वर्षाला जातो म्हणजे पावसाळ्यामध्येच जातो असं. आवाज येतोय गाण्याचा.
ओ आवाज कमी करा फोनच थोडा.
आणि इकडे तिथं गेलो आणि तिचं एवढं हे आहे की म्हणजे सेमच दिसणार. सगळं रस्ते वगैरे एक सारखेच हा. आणि आम्ही बरोबर म्हणजे आम्हाला आता लक्षात येत ना ह्याच रोडने जायच वगैरे आणि गेलो बरं का आणि ये एवढ फिरत होतो एवढं फिरत होतो दोन तीन वेळा आम्ही राऊंड मारले. आणि आम्ही तिथंच यायचो आणि एवढं म्हणजे भिल होत नाही आम्ही भरपूर वेळा गेलोय तिथं पण तिला तसंच आहे, जास्त म्हणजे आपण म्हटलो ना एक दोन महिन्यातून येतो वगैरे नाही का. आपण गेलो नाही ना की मग एवढं भुलवते ती एवढं सापडतच नाही मंदिरच. आणि मी तर मी हेन्ना तर म्हणते चकवा वगैरे असतना म्हणजे फिरून फिरून तिथंच येते बघा तसं. आणि मी तर भिलेच बाई म्हटल कुठल्या वेळेत आलो आपण म्हटलं लावून म्हणजे बरोबरच एक आहे आणि मग ते एक माणूस आला ति त्यांना म्हटलं दादा म्हटलं हाच रोड आहे का तिथे देवीला जायचा तर ते म्हटले हाच आहे पण तो पण हासयला लागला का तरं आम्हाला दोन-तीन वेळा राऊंड मारताना बघितलं होत तर मी म्हटल सांगता का ओ म्हणल रोड खरच आ्ही म्हणजे प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आम्हाना सापडनाच झाले म्हट्ल तो सोबत आला आम्हाला तो रोड दाखवला आ त्याच्यानंतर तिथं आम्ही गेलो म्हणजे छान आहे तिथ अस पूर् पूर्ण साईडन मंदिरमध्ये पूर्ण साईडन तळ आहे असं पाणी पाणी साठलेलं असतं. आणि एक मधून ना पायी चालेल ना एवढीच वाट ये तिथपर्यंत जायला ह आणि जर घसरलं तर त्या तळ्यातच पडत एवढं. एवढ म्हणजे असं भयंकर आहे पण भरपूर लोक येतात तिथं. आणि तिथूनच थोडं पुढे गेलं ना तर उलटा धबधबा म्हणून आहे. एक ठिकाण, हा तेच पाणी ना अस रिव्हर्स न माघारी येत म्हणजे एवढ प्रेशर तुम्ही ऐकून असेल म्हणजे मला असं वाटते की मोबाईलवर वगैरे बघितलं असेल. सड वाघापूर म्हणून अस.
नाही ऐकलेलं नाही पण मग इकडं आमच्याकडे असं काही भागांमध्ये असं होतं. की उलट्या म्हणजे नाही का पाणी उलट्या यायला जात.
जात जात बरोबर हा तसंच मग त्याला आ तसं नाव पडलं का उलटा धबधबा नाही का. म्हणजे भरून पाणी गेलेला खाली पडतच नाही ते रिटर्न येत. घारी अस मग ते अस नॉर्मली पाऊस पडला ना. त्यावेळेस छान असतं बघायला बर का तर बऱ्यापैकी दिसतं वगैरे नाही तर पूर्ण धुकं असतं. असं तिथं हा ज्या ते मेन पॉंइंट ला आलो ना पूर्ण तिथ धुकं असत आणि काय दिसत आणि छोटस डपक आहे मग ते वरून पाणी जे साठतं ना त्या डपक्यामध्ये साठत. आणि तिथून थोडीशी अशी चोळ खाली गेल्या आणि मग ते पाणी रिटन खाली पडलं तर ते रिटर्न ओढून माघारी येत आणि घसरलं वगैरे तर पूर्ण त्या दरीत पडेल एवढ म्हणजे कंडीशन विचित्र आहे पण तरी पण भय म्हणजे ती माणसं बघायला वगैरे येतात ना ते छानच वाटत तिथं असं पूर्ण हा हा स्थळ-स्थळ हां आणि ते हे म्हणजे सातऱ्या मध्ये फेमसच आहे सडाभागापूर, कास पठार परत मग बाकीचे किल्ले वगैरेच आहेत तसं अजिंक्य तारा वगैरे असं. अस अशा काय आठवणी. अजिंक्य तारा पण भरपूर छान आहे असं किल्ला आहे तो म्हणजे असं हा पॉईंट आहे मग तिथ सगळ असं जंगल-जंगल जंगल-जंगल आणि वरती मग एकदम सेंटर येत आणि तिथून असं ओरडलं की आवाज वगैरे रिटर्न येतो नाही का असं म्हणजे तोच आपल्याला रिटर्न येतो तसं आहे. अजिंक्य त्याार गुर वगैरे पण छान आहेत बघायला वगैरे.
बरोबर काय काही भागांची माहिती नसते तर अशी माहिती. तरी मिळून जातय हम्म, हम्म.
आणि कसं असतं म्हणजे ज्याच, त्याच्या साईड ला वेगवेगळे ठिकाण असतं ना. एवढं का एक्च्युली आपल्याला माहित नसत हा माहित नसत. म्हणजे कुठे एक आता आमच्या इथे जास्त पाऊस आम्ही इथे नॉर्मली पाऊस पडत असेल तर तुमची तिथे जास्तच पडत असेल म्हणजे
आमच्याकडे जास्त पडतो कंटिन्यू पडतो आमच्याकडे.
प्रत्येकाच्या ठिकाणीचे ते हे असतं ना आता आमचे इथं कमी आणि पाटण साटला ना एवढा भरपूर पाऊस अस असतो ना म्हणजे माणसांना बाहेर पण नाही तिकडची घरं वगैरे पण कने खूप अशी वेगळी आहेत.
हम्म, हम्म, हम्म.
वरच छप्परच अस उतारत असत त्यांच म्हणजे कंटिन्यू हां. म्हणजे एवढा पाऊसच असतो मी म्हटलं एवढं घरं कशी काय प्रत्येकाची अशी आहेत.
हम्, हम्, हम्.
पण तिथ ते म्हटले कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्यांना ऑप्शनच नसतो ना आणि काही माणूस त्या गावातला म्हणून बाहेर दिसत नाही. जे फिरायला वगैरे जातील का नाही तेच माणसं वगैरे दिसणार. त्या गावातला अस आपल्याला कोण दिसत नाही बाहेर का तर एढं दुःख नाही हे नसतं ना इथ राहतात कस माणसं निगळ हाय की नाही. सवय झालेली असत्या होय पण तस ऍडिशन असत्या म्हणजे बरोबर नाही ना म्हणेजे आपण चोवीस तास काही माणूस नाही बाई घरात राहू शकत. तेवढं कंटिन्यूली, आणि मला काय म्हणायचंय पाच मिनिटं तरी रोड टच घर आहे. फार तरी माणूस तर दिसतच नाही एखादा तरी माणूस कस माणूस इथं राहू शकतो नाही का. आणि चव भाजन असं छोटे-छोटे, डपके-डबके डुबके पाण्यांचे. म्हटलं बाई आपल्याला तर जमणार पण नाही म्हटलं हेअसल्या ठिकाणीवरती. होय बाई एकतर ते डोंगरातनी घर तिथं ना वेगळं काय असं म्हणजे हे पर्यटन स्थळ आहे म्हणूनच. नाही तर वेगळं काय आहे तिथं म्हणजे दुकानं वगैरे पण दिसत नव्हते काय नाही. जेंव्हा ते डोंगर पन खाली येन काही भूक वगैरे लागली असेल ते ती खाली येऊनच खायचं तिथं काहीच नसतं फक्त एक कोणी तरी आता म्हणजे पावसाळ्यात कसं गर्दी राहते ना तिथं कंटिन्यू गर्दी राहते. मग एक एका एक माणसाने टेम्पो छोटा असतो ना तो नेऊन एक ते काय म्हणाच त्याला कनिस असत ना माहित आहे ना तु कनिस तुम्हाला ते कनीस कनीस
हा हा हा
हा मग ते नाही का मक्याचे मक्याचे हा मग ते फक्त बॉइल केलेलं वगैरे असतात. ना ते फक्त तिथ होत आणि एक चहावाला वडापाव वाला ते पण ते म्हणजे जातात घरी असं काही पण कंटिन्यूलि तिथ् थांबत नाहीत. दिवसभर थांबणार संध्याकाळच्या घरी असं हा असं आहे ते आणि ते लाईटच वगैरे हो खूप छान आहे असं म्हणजे पूर्ण झाडा छोटी छोटी छोटे छोटे झाडे आणि प्रॉपर आपण वर म्हणजे आपण ह कस जत डोंगरावरती आणि मग डोंगरावर ती पूर्ण गेल्यानंतर प्लेन् येत वरती नाही का म तास हाय हा म पूर्ण प्लेन आल्या नतर तिने रोड वगैरे आता तयार केलाय तिवर पण साईड झाडी झाडी झाडी छोटे छोटी आणि अस उतरल् तरी छान वाटणार अस वरति ते हे बनवतात का नाही बघा लाईट तयार करण्यासाठी मोठे मोठे पंखी असतात तसला लाईट वार्ड आहेत् तिथं भरपूर आहेत तस थांबतं वगैरे फोटोशूट वगैरे त्यासाठी तर तिथं भयंकर गर्दी असते. हा पवनचक्की पवनचक्की तिथं जास्त जास्त प्रमाणात वारा आहे ना असं म्हणजे खूप उंचावर आहे ते त्याच्यामुळ तस आहे छान आहे इकडं तस सातार साईडला भरपूर असं पर्यटन ठिकाणी तस नॉर्मली नॉर्मली असं ना असं गड म्हणा हे म्हणा तस भरपूर आहेत बघायला इकडे
सांगल तुम्ही आत्ता त्या यायच
हे स काय ग गेल् बघा माझ्या ध्यनातून सरळ वारा
सडा वाघापूर सडा वाघापूर का सडा मागापूर ह साताऱ्या त
साताऱ्याच्या तिथे होय आणि हे पण तुम्हाला हे माहिती का ते फुलं वगैरे येतात डोंगरावरती
हां हां
कोणतं पॉईंट ह्म्म
कास पठार का हा ते पण आमच्या इथच आहे म्हणजे इथून जवळ एक दीड तासात आम्ही पोहोचू शकतो ह्या एवढ्या अंतरावर
हम्म हम्म हम्म बरोबर
छान बघायला तर छानच वाटतं तिथे तर ना साड वागा कुठलं आपलं ते कासपाठावर तथ त्या सीझन म ना छान छान फुलं वगैरे येतात ना त्या त्याच्यावर खूप छान फुलं वगैरे रंगबेरंगी असतात मस्तच बघायला
पुढच्या कॉलवर बोलू आपण आता हा झाला पूर्ण आपला
हा झालं का एक एक पाच मिनिटापासून सुरू असू द्या आपण काय बोलायचं टेन्शनच येतय सारखं
हो ना
आणि त्यात ओळख पण नाही नाही तर भरपूर बोललोस
हा ना हा ना आता हा झाला कॉल कंप्लीट. हा हा हा.